हा अंड फुटल
अंड फोडलं ब
अंड फुटलं म्हण न फोडलं आम्ही खायला ते काय कंबडीने घातलेलं आहे आपला आपण फुठायला
त्यानी म्हणाल्या फरशीवर आत्ता पडतय
उलातन मोठ च्या मोठ घेतलय घेतलय फोडायला हेडफोन एक कुठे गेला काय माहित माझा होय इथे हेडफोन पडलेला कुठे आहे एक मिनिट चालू असते काय होतंय ब्ल्यूटूथ कनेक्ट करतो की जरासं
ब्लूटूथ कनेक्ट केलं की माझं काम करत करत हे करायला येतंय मोबाईल मधी लवकर काय कळत नाही.
बर.
कुठ आहे ह्याच्यात ब्लूटूथ कु
हाय. हीथ हाय सोप्यात सोप्यात, सोप्यात.
झालं.
तुमच्यात आजून
हम्म, बटाटा आ काय म्हणलासा. होय होय. बटाटा होय मी केलिया. बटाटाची भाजी आहे.
कडधान्य कोण खात नाही जास्त पालेभाज्या
ते काढायचं पायातल. कर.
त्यामुंळ भाज्यांचा लई प्रॉब्लेम येतोय इकडं.
तुम्ही करायचं तुमच्यासाठी खायाच.
तिथ करायला नंबर येत नाही कडधान्यांचा. आणि हे इथं काय करावं ते कळत नाही. काय म्हणलीस?
तिथं भाज्या ढीग असत्यात.
मग तेच कि तिथ भाज्या करायला नंबर येत नाहीय आणि हित भाज्या येत नाहीत. हा, मग आता आपलं कडधान्य पण मध्ये-मध्ये आपण करतोय मूग, मटकी, चवळी.
हअ.
तसं राईल ईथं. म नुसतच पालेभाज्या खातायसा व्हयं रोज?
बग कीं आता, पालेभाज्या तर कुठलं गं?
सांडग्याची आमटी कशी करतात ओ?
कशाची?
सांडग्याची आमटी?
कोणत्या सांडग्याची? तिखट.
तिखट सांडग्याचीं कशाला विचारू? तुमचं रेग्युलर सांडग्याच पण काय काय करत काय सांगणार हुतो मीं?
ओम, मी काय कधी केले नाही, पण ते सासूबाई करतात बाई. ते काय ते नाचणे असत्या क नाही, नाचण्याचं पापड तस ते एक ज्वारीच्या, ज्वारीचे पापड असतात काय. मग ते पापड असो भातोड्या सारखं असतय ते, आणि त्याला काय नुसतं उगच पाण्यातन हे करत म्हणजे आपण झुणक्याचं कस सगळं टाकून उकळी मारतोय क नाय, पीठ टाकायच्या आधी तसं ते उकळी आली कि ते भातवड्याच्या तुकड्या, तुकड्या, तुकड्या करायचं आणि त्यात सोडायचं मग जसं आपण चकुल्या वगैरे करतो की चकुल्या तसा प्र हा तसा प्र तर होतय.
की पौष्टिकच की
चांगलं मी मला बघूनच कधी खाऊ वाटलं नाही. त्यामुळे मी खालं नाही कारण ते चांगलं लागतय. मी नाही बाई कधी खाल्लं.
हे तर आपल्याला करायला पाहिजे. खर तर कुरड्या बिरड्याच पण करतात नव्ह.
कोरड्याचं नाही ते ज्वारीच असल्यामुळे करतात ग ज्वारीच आता ज्वारीच कस झुणका जरी केला तरी चांगला लागतोय आता मेल्यावर नाही काय एकक जण ज्वारीचाच झुणका करत नाहीत.
हम् हे म्हणजे जे खेडेगावात त्यांना असं कोणतरी मेल का नाही आपल्या साइडला तर ज्वारीचा झुणका करतात. पिटलं होय मग करत्यात कि.
गायच्या
पांढरं दिसतय बघायचं ते पिटलं. आपलं कस पिवळ दिसते ना तस ते पांढर दिसते. तिथल हळद जरी घाललं तरी पण पांढर दिसत ज्वारीच.
आयोजनी ना
अह
उपीट केलंय आईला थोडं द्यायचं. हम्म काय झाल
शिवान्याला पंजण केले परवा मी.
हो फोटो पाठल नाहीसा.
नाही कुठलं ऊन एक होतलय तसच गेलो.
हम्म
म गर्दी होती दुकानात. आणि मध्येच जाताना गाडीचं पेट्रोल संपल. अ साडे चार हजार हम्म माझ लाडक्या बहिनच पैश आलेल आणि तिचं ते जुन पैज नवत का हम् ते देऊन म्हणलं त्यांना म्हणलं तुम्ही काय देऊ नको स ह माझं मी माझ्या पैशाना करतो म्हणलं मग ते आल्या आपलं सरकारच लाडक्या बहिणीचा पैशे म्हणलं जाऊदे तिकड एकदा श्रावणीला दिलं दोन हजार आता हे रायलेले साडेचार हजार हिला दिलं. परवा पण पंधराशे आलते ग पहीलाचे तीन हजार होते. आणि
कंटिन्यू एकसारखं येईना झालंय. काय प्रॉब्लेम झालाय काय माहीत. एकदा येतू सनाय नाय जाणेवरी मध्ये जाडे परत आलाच नाही.
ह माझ कधी आलत माहितेय आहे काय एप्रिलच्या एंडिंगला आलत. एप्रिलच्या एंडिंगला माझ
एस आय पी एस आय पी पण आता लोकांनी सुरू केलय.
हम्म
पंधराशे रुपयाची ते सिस्टिमॅटिक इ्नवेस मेन प्लॅन मस्तच आहे. त्याच्यावर व्याजच आल व्हय ते तीन वर्ष पाच जसे लॉग टर्म साठी. लाडक्या महिन्याच्या पैशातन या लोकांनी सुरू केल. मी काल रील बघत तो त्याच्यामध्ये आलेल- म्हणजे गुंतवणुकीसाठी? कठ चांगला आहे हो
ते म अचर फंदाचा, पण चांगलाय की नाय?
म्युच्युअल फंड तेचो म्युच्युअल फंड मधलच सांगालय मी म्युच्युअल फंड मधलाच एसआयपी हा प्रकार आहे. हू.. तेच, तेच म्युच्युअल फंड म्हणजे तेच. चांगलं हाय पैसा असला तर सगळं चांगलं हाय पैश नसलं काय चांगलं नाही माणसाकडे पैसे पाहिजे पैशावर सगळं पिढ आहे ज्यांच खायचं- प्यायचं वांद्य हे. उद्या काय खाणार? आज काय खणार संध्याकाळी माहित नसते लोकांना ती काही न ण करणार्या शाळा
नाय ना आ आणि एक, एक जण आता शेतात जातात भांगालायला. त्यांच नस- फक्त दोनशे, अडीचशे, तिनशे येतंय त्यानी त- काय करणार
काय करणार? हम. वाटतंय आपल्याला, सगळं साधं सोप दुसर्या गोष्टी काही साध्या नाहीत हो. दोन माणसं घरातली मिळवणारी पाहिजेत. मुलांच शिक्षण आपण मिळवतोय किती मुलांच्या शिक्षणावर किती खर्च करतोय हे पण नियोजन करायला पाहिजे. कुठच आणि आहे पैशै म्हणून कुठं पण घालून चालते व्हय.
हम्म नाही नाही तला का
अह का मी सगळं रायची जागा बदल काय म आ त्या त्यासाठी चांगाच मला कळ
तट ते बेसनच्या वर तुझी खिडकी आहे का ना.
हा
हम्-
जडे ले
बे सुंदरत ल लागत.
हम्म ब खिड क जी तडकलेने
हम्म.
त्यामुळे मला जागाच कम झाल्या कुठं काय करू ऍडजस्ट ते
हम्म.
जागा फिक्स झाली की सगळ कााट वगैरेत एका जागेला बरण्या पणेवलय सांगा. ते इकडच्या साईडला त हे ठेवत. तर बघा ते सगळं वाट्याथांब ते ते काढलोय. आणि तिकडच्या साईडला ते हे ठेवलय. बरण्या त्याच्यामध्ये डाळीबळी असतात बघा सगळ्या माझ्या त्यांनी त्या साईड ला ठेवले. तथेवा कढ थोडं तिला टाकून दिलं मला वर्ज घ्यायच मग वेत खरोर क कुठलं पण काम कराय कस कामात मला घे लाई बगा काय तर काय तर काय तर मध ये मत काय तर आता पीडी प्लेट म्हणून दिले सगळं टाकून आल्या पोरगी
हा गो भाई
घटतले पायरीवर
का
चांगल्या व्यवस्थित खाणं व्यवस्ित काय नाही काय दिलं तर वस्तू फोडत्या काय पण वस्तू आणली तर ती व्यवस् वापरत नाही टाकायच कुठं फोडायचं असं काय करत बसत्या ते गरम गरम हाताला भाजण म्हणून एका प्लेटच्या खाली दुसरी प्लेट घालून दिल्या खाईल म्हणून
ना
मा कस आणून आल्या
हम्म लवशान
मजा न झालालाय
ह
किती छान केले क्ुसर ड म्हण खाली प्लेटोपण दित आपण भांड्यांच्यावर झाकत नाही का ते ते ठोपण दिलेलं
हम् हम हम्
आणि खरोखर बिन मिरची घाल तर छान हो तेऊीट
होय खाऊन बघितलं
टेस्ट बघित वेघासभर हम् घासभर बघितलं मी छान लागते कोथिंबीर भरपूर जिर मोहरी हा करतो का थोड्या वेळने करतो आहेत ना अजून
त्यांना पहिला फोन कर आणि मग कर
राहू दे मग संध्याकाळी करतो हा
किती अबा तूच कॉल कर
हा ह बोलली
अ